हॅलो हॅलो. ऐकू येते का ओ, यालय का ऐकू? हा हा बर बर. चालतंय मग मला कुठली तर रेसिपी सांगा की हेजी अं बिर्याणी बिर्याणीची रेसिपी सांगा की.
तर चिकन बिर्याणी सांगू काय
म चिकन चिकनच.
सांगो व्हेज. हे बघ मला व्हेज बिर्याणी मध्ये चार, पाच बिर्याणी येतात.
होय मग सांग.
होय नॉन नॉनव्हेज मध्ये पण की नाही दोन तीन प्रकारचे येतात.
होय. अ व्हेजची सांगा, मग नॉन व्हेज सांगा.
बघ अं पनीरची सांगू का ते सोयाबीन असतंय बघ सोयाबीन.
नाही तसलं नको, नॉर्मल सांगा म्हणजे सोयाबीन हे नको.
नको, पनीरची
पनीरची पण नको.
मग पु व्हेज पुलाव दम बिर्याणी.
हां सांगा.
अ बघ काय करायचं, आपल्याला जी जी व्हेजेस आवडतात. म्हणजे बट टाटू, फ्लावर, वटाणा, पनीर
हम्म हम्म.
आणि गाजर, बीन्स हे सगळं छान असं व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. कट करून घ्यायचं आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं. धुऊन त्याला दही, त्यात दही आलं लसूण चुनपेस्ट, चिकन मसाला, बिर्याणी मसाला घालायचं आणि मॅगी मसाला टाकायचं. हां टाकायचं आणि ते छान असं मॅरिनेशनला ठेवायचं, जरासं चटणी आणि जरासं मीठ आणि जरा हळद घालायच त्यात मॅरीनेशन कर
फ्रीजमध्ये ठेवायचं का बाहेर.
फ्रीज मध्ये ठेवायचं. आणि लिंबू जरा असं पिळायचं.
हो.
हा पिळीस हे साईड ला ठेवायचं. मॅरिनेशन ला. मंग आता काय करायचं, आपण दम बिर्याणीला कसं तांदूळ शिजवून घेतो.
हम्म.
असं एका बा हेच्यात पातील्यात पाणी उकळायला ठेवायचं. काय छान अस ते अ त्यात काय काय घालायचं. ते अ काय ते हा तमालपत्र लवंग डालचीन फुल असते बघ. ते दगडी फुल काय म्हणतात त्याला ते फुल घालायचं. आणि. आणि काय घालायचं. असं खडा मसाला जे जे असं वेलदुडे. हे सगळं टाक.
हा हा हा.
आगं ते पाणी उकळायला द्यायचं. बिर्याणीच ते तांदूळ असते बघ. ते तांदूळ आणायच आणि त्याला एक. क थोडा वेळ एक पंधरा मिनिट भिजत घालायचं. भिजत घालायचं भिज भिजल्यानंतर आता हे, आपण जे काही पाणी उकळायला ठेवलोय कणी. पाणी उकळत आलं की, हे त्यात घालायचं. घातली की काढल्यानंतर काय करायचं ते अर्धकच. पूर्ण शिजवायचं नाही. फक्त सेव्हंटी पर्सेंट शिजून घ्यायच. सेवंटी पर्सेंट किंवा एटी पर्सेंट. हा शिजवायचं. आणि ते करायचं ते काय करायचं. पा शिजल्यानंतर त्याला पाणी नितळायला ठेवायचं. एक चाळणीत वतायचं ते तांदूळ आणि पाणी नीतळायला ठेवायचं. आता आपण हे जे करालोय मॅरिनेशन केलोय बघ. मॅरिनेशन केलेलं सगळं साहित्य फ्रीज मधन काढायचं. आणि एक चार तिथं पाच चमचे तेल टाकायचं कडईत. आणि त्या कडईत हे सगळं शिजायला घालायचं.
हो.
ते छान शिजते. ते शि पूर्ण असं उकडू उकडू द्यायचं त्याला. त्यानंतर क नाही ते काय करायचं आपण हे हे आपण हे ठेवलोय बग. मोठं कढई घ्यायच पहिला घेतानाच. घेतानाच मोठं कढई घ्यायचं म्हणजे. ते सगळं ता भात घालून त्याला, खालवर खालवर हलवायला यायला पाहिजे.
हा हा.
ते काय असं हे करायचं नाही. दमला ठेवायच नाही ये हा. मग थोडं पुदिना कट करून ठेवायचं. आणि थोडं कोथिंबीर कट करून ठेवायचं. आणि ऑरेंज कलर ठेवायच. आता ते शिजत असते. कणी तेव्हा ऑरेंज कलर टाकायच त्यात. ते आपण मॅरिनेशन ला ठेवलेले भाजीत. कणी ते शिजत असताना, त्यात ऑरेंज कलर टाकायचं आणि आता ते भात. नितळलेलं असत कणी ते त्यात आपण शिजवले बघ त्यात टाकायचं त्यात. पुदिना टाकायचा, मग कोथिंबीर नंतर टाकायचं, पहिला पुदिना टाकायचं. पुदिनाचा फ्लेवर्ह आला कणी छान वाटतंय. मग ते काय करायचं. पुलाव खालीवर खालीवर हलवून घ्यायचं छान. मस्त हलवून घ्यायचं. सगळं जेणेकरून सगळं मिक्सअपव्हायला पाहिजे. आणि फ्राईड राईस कसा दिसतोय बघ तसं दिसायला पाहिजे. असं मिक्सअप करून घ्यायचं. आणि तेच्यावर अ पुदिना टाकायचा कोथिंबीर टाकायचं. आणि ते हे व्हायला मुरायला ठेवतात बघ. दम कसा मुरायला ठेवत्यात बघ तसं त्याला मुरायला ठेवायचं. झालं.
हा हा.
आणि वरन पुदिना आणि कोथिंबीर टाकायचं. मस्तच लागतंय भात असं करून बघ. मी परवा केलतो एकदा.
हा हा.
अ तू कधी टोमॅटो राइस केल्यास काय. साउथ मध्ये करत्यात तो टोमॅटो राइस टोमॅटो राइस ये भाई तिकडं साउथ मध्ये करतात की नाही साउथ मध्ये करतात बघ ते ग्रीन बिर्याणी. ते पण के केल तो मी. तिथ तसलंच अ
हा काय खात्यात काय.
हा व्हरायटी व्हरायटी केलं कणी त्यात हॅलो.
हा ऐकू येते काय.
हा थांब हं पार्सल आलेय गं एकच मिनटं थांब. सिक्स फोर वन सेवेन. हम् हम् बोल की. हॅलो, मग ते सगळं आमच्या घरात कणी व्हरायटी व्हरायटी केल कणी लयआवडीनं खात्यात. असं बिर्याणी म्हण परवा एक बिर्याणी केलतो एवढं छान झालत अगं. लै आवडीनं खाल्लीत.
कुठलं व्हेज का नॉन व्हेज.
व्हेन नॉनव्हेज केलं होतं.
होय काय.
मी पण करत असतो. व्हयं जास्त व नॉनव्हेज पण आवडते. हे नॉनव्हेज बिर्याणी आवडते आमच्यात जास्तं. ते पण खात्यात व्हेज पण खात्यात. मी कस एक एक दिवशी कटाळ लै दिवस लय आलं म्हणजे. वेज बिर्याणी आणि त्यास त्यांना जरा आमटी सांडगे नाही तर भजी असं काहीतरी करतो.
हम् हम् हम.
मग तसं केलं म्हणजे भजी तेन असं जरा पोटपण भरतंय. म्हणून तसं कर एक एक दिवशी आम्ही तसच करत संध्याकाळचं.
हा हा हा.
मग ते आवडीनं पण खातात. त्यांनी पण म्हणतात रोज रोज
तेच तेच खाऊन कटाळत्यात गं, काहीतर वेगवेगळं करायला लागतंय.
हम्म हम्म.
वेग वेगळा कायतर कायतर करायला लागतंय. हम्.
असतंय थोडं आमच्यात पण काय काय तशात, त्यापेक्षा मी पे मी करत्याल पेक्षा हेनी हेनी करत्यात व्हरायटी व्हरायटी आमच्यात जास्त.
नाही मी सगळ्या व्हरायटी व्हरायटी मिस करतोय घरात. दिराला माझ्या दिर माझा लोकांच्या घरात जाऊन करल, खरं आमच्या घरात करणार नाही.
नाही हे मंथली एक दिवस आम्ही कुठं तर प्लॅन झाला असतोय आमचा बाहेर जाय च जेवाला कायतर झालं असतंय असं. मंग त्यादिवशी कॅन्सल झालं बाई. चान्स हेनी म्हणत्यात, तू काहीच करू नकोस गप बस माझं मी करतो सगळं. मग त्या दिवशी काय नुसतं हातातून मदत करायची, एवढंच जरा लसून सोलून दे. जर आलं सुलून द्यायचं, एवढं सगळं तेंचं तेनी कर त्या दिवशी का का पहिला ठरलं ते नंतर केन्स
अगं मदत केल्याशिवाय त्यांनी करायला पण बघत नाहीत गं.
हं हं करताव. असते का मग.
हं मग झालं झालं. तिथून तिथं.
चालतंय की.